येला का
हॅलो
आवाज मधच कटकट व्हाय लागलाय
ह तेर
हा याला याला याला याला यालं
ओके ओके
टुंडीच्या शाळेत तर पोर वेगवेगळ्या बॅगा वेगवेगळे शूज आणि एकाच कलरचे दोन दोन ड्रेस असतात आता रेग्युलर त शाळाचा ड्रेस आहे का नाही तर त्यांना का दोन ड्रेस घेतात घेताना म्हणजे कलर वगैरे जातोय फेंट कलर होतोय किंवा वाळत नाही ड्रेस म्हणून एकाच रंगाचे दोन आम्ही नाही जर वाढला तसच तो घालायचा मळका जरी असला तसच घालायच नाही तर मग घरातला ड्रेस घालून जायच मार खायचं
ते हज
शाळेचा ड्रेस का घातला ना अं तांबे च इत्र्री क तांब्याचीत्री कॅम्पलाच होताना केल्या कॅम्प ला ते एनसीसी मध्ये बाहेर जायचं का नाही त्यावेेळेला इस्त्रीत घेऊन जायचं व्हायचं नाही त्या वेळेला तर तांब्यात पाणी गरम -गरम- गरम भरून कणी इस्त्री करायचो खरं इस्त्री बसायची कसली भारी
हम्म... मस्त गला आपल्याचेर आपलं काय पितळीचा तांब्या आसायचा त्यात कोळसा टाकायचा आणि इस्त्री करायची
नाही आमचं- आम्ही काय करायचं माहित काय? गरम पाण्या ते गरम पाणी उकळलेल अस गरम -गरम -गरम पाणी हा... तर मोठ्या तांब्यात घालायचो कॅंपला गेल्यावर तिथं कुठं कोळसा आणि काय मिळायचं च कॅम्प मध्ये त्या आणि ते गरम पाण्यान असंच कुठ तरी चुरगळलेल असल तर वरडायचीत म्हणून ते पाणी घालून कणी हे करायचो आणि कुठेतरी भाजल भिजल म्हणून त्याला कापड गुंडाळणारच गुंडाळणार.. आणि हळू- हळू- हळू भीत -भीत- भीत करायच ती इस्त्री
आम्ही ते कोळसा टाकायचा आणि त्याला इस्त्री करायची असं खपाट्या वयच्या खपाट्याना -ह हवा मारायची त्याला बरोबर गरम व्हायचं आणि इस्त्री करायची सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट ला नंबरच बसतील हम् नंबर एक बस्ती आणि पाचवी पर्यंत ती बाजारला खाकी पिशवी घेऊन जात्यात का
हा कसली वायरची हा आता बाजारला बी कोण न्हेत नाही तसली आता आता फॅन्सी नेत्यात मग आधी तसल्या दोन- दोन तीन -तीन पिशव्या बाजार घेऊन जायासाठी आपण
मग
दोन -दोन तीन -तीन पिशव्या असायच्या ह्या पिशवीत नाही बसली क त्या पिशवीत जरा त्या पिशवीत जरा घालायचं आणि ह्याला बाजार तर त्याच्या आदल्या दिवशी पिशव्या -बिशव्या धूवून टाकायच्या असायच्यात आमच्यात मी तर त्यातच सगळा भात-बित त्यात पडलेल असायच चपात्या बी त्यात वह्या पुस्तक तेल
पहिले दिवस चांगले होते
लय भारी काय मज्जा यायची शनिवार तर कधी येल अस
आता सगळं आहे पैसा हाय सगळ सगळं आहे पण त्यो आनंद नाही
तुम्हाला सांगतो बेल पण नव्हती ती आता ट्रिंंग.. अशी वाजत्या तशी एक मोठीच्या- मोठीे झाड होती चिं चिंचेच काय त्या झाडाला कधी चिंचा लागल्याच नाहीत आम्हाला काय आठवतच नाही चिं चिंच लागलेली खरं म्हणायचीत हं पोर चिंचाच्या झाडाखाली- चिंचेच्या झाडाखाली जेवाय बसूया म्हणून आणि लय मोठ्ठं झाड होत त्या झाडाला का नाही एक अस लोक लोखंडाच एकदम मोठा असं काहीतरी बांधलेलं असं चौकोनी आणि काटी होती हाम मा चौकण -काय तेला जाड आता -कसं पळपुट कसं गो असते जाड तसं ते चौकोनी झाड होतं त्याला असं तार बांधून झाडाला अडकवून कोलेली आणि टाण -टाण- टाण- टाण वाजवायची शाळा सुटली की आणि नंतर आणि मग मी पाचवी सहावी गेल्यावर ते बदललं सगळीकडे बेल झाल्या त्या टर्रररररर असं वाजा- एक तास झाले की ट्रिंग ट्रिंग असं वाजायचं आणि शाळा सुटली का ट्रिंगगगग.. असं चोरात वाजायचं ते आणि ते आम्हाला कळायचंच नाही पहिल्यांदा ते टाणटाणटाण त्यांची सवय झालेली आहे ते शाळा उठलेला बेलचा आवाजच यायचा नाही दंग्यानं
आमच्या तर आणि पण ते आहे आमच्या शाळत माहिती आहे का गावातल्या ते जुना लोखंड पोल असतय का?
हां
त्याला एक खिळा ठेवलाय खेळा एक तास झाला कि बरोबर एक तास दोन तास झाले कि दोन टोल वाजणार टांग टांग
ते लई भारी होत हम्म आणि ते मॅडम एक होत्या आमच्या कद मॅडम ती नसली आणि बेलवेळाने वाजली कि सगळेजण बिल का वाजण बिल का वाजना शाळा वेळान सुटणार आहे का काय का आज ते म्हणजे प्रमुख पाहुण्यांचं ते हे नसायचं भाषण भिषण
ब सर होय होय
य आज भाषण आहे आज काय ना नेहमी शाळेला लेवळ बसून घेत आ छाेत सुट्टीच त्यादिवशी
प्र ते असले का त्यांचं भाषण की पोरांना सांगायचे उद्या कोण सुद्धा शाळा चुकवायची नाही सगळ्यांनी शाळेत यायचं आहे आणि काय मग सर पूर्वजा भाषान असणार यायचं नाही मग
ह ह
नंतर दहावीला गेल्यावर मग कॉमन ऑफ घ्यायची सवय लावली म्हणजे सगळ्यांनी ठरवायचं वर्गातल्या पोरांनी एक पण कोण जायचं नाही म्हणून आणि सगळीच सगळे जेवढा पोटाय तेवढी सगळ्यांनी सुट्टी घ्यायची आणि एकच कोणतरी आलंग नाही एवढे भांण करायचे पोरतेच्या संघ भांण कराय
हम् हम्
तर सांगित लि यायचं नाही शायला काल असतो लही भांड व्हायचे मग लई मजा होती
बहिली मजा वेगळेस होते आता काय म्हणजे आता सगळं मोबाईल मध्ये आहे सगळं
तिची उंची जराशी कमी होती ती आणि आमच्या वर्गात एक पोरगी होती ती उंचीले होती सरांच्या बरोबर तिची उंची होती आणि आम्ही तिच्या संघ फिरायचो मग सर म्हणाचत काय बॉडीकट घेऊन फिरायलाय वय मग आम्हाला हसायला यायचं मग म्हणायचं ग त्या बॉडीगारडला दोन हात लांब कराय सांगा आणि तू एकीकडे लोंब कर तू इकड लुमकळत तेवढे उंचीत्र वाढल खरंच की तर दिवस आठवलं क नाही एवढा हासायला ते मला आणि एक पोरगी होती का हं पोरगी होती एक कॉलेजमध्ये आणि आम्हाला काय सांगितलेलं अ कॉलेजमध्येध्ये म्हणजे सगळेजण कोण डबा आणतच नाहीत की कारण अकरावी बारावी पर्यंत सवय असत च की डबा घेऊन जायचे कारण दहावीपर्यंत आपण डबा घेऊ गेलेलो असतो मग ते अकरावी ला गेल्यावर लगेच सवय मोडत नाही ना आसवाडते असावं काहीतरी जवळ भक लागली तर म्हण मग आम्ही डबा घेऊन जाणार काय कारण आमच्या घरापासून श लाबती कॉलेज मग सायकल मारून तरी पाच किलोमीटर अंतर पडायचं मग भ जाय होय जायचं पाच किलोमीटर यायचं पाच किलोमीटर सायकल घेऊन जायची पोहरी आम्ही हा मग अ ते तासाच्या वेळेला दोन काय तीन तास झाल्यावर बेल व्हायची ब्रेक व्हायची आणि पोरगी क सर जायच्या डबा उघडायचे आणि त्या परगीचं नावतं किशोरी तिला म्हणजे सर काय आणलेच घडाव्यात सर चिरमुरे असं म्हणायचे ठीय सर्ज चॅनस का आणलेस ग चिरमुरे चिरमुरे आठ दहा दिवसच ऐकलेत काय आणि मग म्हणायसारखं तिलाच काय विचारतात तर ती रोज चिरमुरे आणते म्हणायची
हम्म
का म्हणल्या माहिती आहे काय तिला
हा
उधर मा जाहंगर
हम्
बापरे!
ह
आणि तुला सांग आणि काय बरं हा म्हणायचित अ काय ते कुठे गेल ग पोरे न पोरे म्हणल की नाही सर लायब्ररी म होतो होय लायब्ररीच स्पेलिंग सांगा चला लायब्ररीच स्पेलिंग सांगायच मगच आत यायचं असं म्हणायचे आणि कुणाला सांगायला आलं नाही की नाही काय म्हणायच माहितं काय हा ह्या सगळ्यांना स्पेलिंग सांगायला येत नाही ह आणि स्वप्न पडतात काय पांढऱ्या घोड्यावर काळा राजकुमार बस सायला म्हण आणि दादला इंजिनिअर पायजे म्हण अकरावी नापास लाॅब्रेरी स्पेलिंग येत नाही कशाला जगताय अ आणि कायऊन लागतेय म्हण ऊन लागते म्हणूसकार बनते का तोंड कुठं काळ करायच तू नुसकार बनतात अस तू लो म्हणायची त
दि बहिली
आई असल स्पष्ट बोलायचे क नाही आणि अभ्यास नाही केला होमवर्क आमचा आ्हाला होमवर्क कायच अकरा बरावीला अस प पाट्टन पन्सिल सुद्धा घेऊन लावायचेत म्हणायची तर आई वडिलांचं पैसे खर्च करायचे नाही तिथे पाटीपेन्सिल घेऊन यायचं म्हणायचं आणि नाही पाठी पेन्सिल घेऊन आलो नाही अभ्यास केला का नाही आम्हाला काय शिक्षा असायची
हम्
काय असेल सांगा की
पुढी बसून कोंबडा
नाही नाही तसलं काय सुुद्धा नाही डायरेक्ट पोरिना ओण्या बांधा लावायच्यात गेट उघडायचे आणि गटर काढाय लावायची होय कॉलेज ची गटर ते सरं लई विचित्र हॊतीत असलं विचित्र आणि एवढं सगळेजण आम्ही त्यांचा तास होता चुकवायचा म्हणूनं अभ्यास केला नव्हता म्हणून लायब्ररीत जाऊन लपून बसलूय काय ते सरं आलेलं बघितलं पळत, पळत, पळत, पळत गेलोय काय पहिला बोळात गेलो पाठी मग लायब्ररीच्या सरांनी वरन बघितलेत ये शुक शुक असं केलेत काय आणि पळत, पळत पुढे आलो आणि लायब्ररीत शिरलो मग सरांना कुठे सरांना असं वाटलं असेल ना कुठे गेले एकदम एवढ्यागळ्या पोरींचा झुंड आणि सर आलेत कि आमाला कुठं कुटं लपायचं कळेना आमी डायरेक्ट लॅब्ररी मोठीची मोठी काच होती लपलो आणि नंतर लक्षातच आलं नाही की सरांना म्हणजे काचं ही ट्रान्सपरंट असत्या त्यांना आमी दिसलो.
पाठ करून लपलोय आमाला तिकडच्या बाजून सर बघायलात की आमी एकमेकीना म्हणालोय शु आवाज करू नका. सगळेच्या सगळे सगळे सबसेल घावलो आमी तवा आमच्या आठवणी लय भारी होत्या.
पहिलेचे सर, मॅडम ज ती बोल राहू दे मास्तरं
लय भारी. थांबा मी कॉल करतो थांबा.